उद्या काय-काय सांगितलं पण मग मॅसेज मध्ये.
काहीच नाही सांगेल. उद्या फक्त सी. एम उपजीविका के. यम यांनी येणे आणि जे उत्पादक गट आहे का. उत्पादक गटाचे अध्यक्ष सचिव बोलवले.
मग ए. एम. आय. पीच. मड आपल्याला.
एम आय पी चय नाय हे चौदरी सर मॅडम आहे ना त्यांनी फक्त केडर ग्रुपला टाकीलिया. आय सी आर पी ला बी नाई आणी लायलूडला पण नाई. कोणतर त्याला माहिती हाय सुचिता खोतकर येणार हाये तिचा दिवस जातो. कधी करणार ए हाय माफी जमा मी तर डायरेक्ट म्हणन सर ग्रामसघाची ताई शिकके नव्हते मी कस काय जमा करून म्हणून लगे बाया म्हणल्या बरोबर देऊ रट्याला
नाही म्ह ना. साऱ्याची सोबत देत असल ना पण ती
हा सरलाव ना माझ्याकडे एकच सेम च फॉर्म होता कणी
बाई सरन मला गठ्ठाचा गठ्ठा आणू सरन मला ग. त्याचं गठ्ठा आणून दिलेय.
हा या सिन.
लिया म आ. त्या हा. सदस्याच नाव ल्ह्या आता जे जे मेन आहे ना ते ते भरून देते. अ काओ हॅलो येतो म्हणतिया ए माय ते द्या नुसत चेक घ्या म्हणत्यात, प्रभाग संघाच्या मीटिंग मधे म माय एवढे तालुक्याला
काय माहिती ती बरं होती.? धा नंबरच एक पेज भरला की माणूस मोकळं होतं.
हा ना गेला आता यंगड यंगड लिहून सारं. झाला एक फॉर्म.
बरं माझ दहा मेंबरची राहिली फक्त माहिती भरायची.
तेच दहा मेंबर आता भरले.
हम्म.
त्याच्यातबी आता घरं, मालमत्ता, अन् जमिनीत किती घाली किती गेली नाही तर म्हणातो तो वरच.
काय ते रात्री बदल?
शिक्का मागून घ्यायचा ना.
शिका काय मायकड हिसाबला सांगायचं तसं.
हा हा हा.
माझ्याकडं नाही म्हणून.
म्या आता गीता ताई ज्यादातर जागेवर आहे ना. डॅशडॅश केलंय खर्च संविधानाचा असलं तरी न लिहायचा आता.
मग काय?
मग आता ती बाई काही इथं घरी, तिला घेऊन बसू काय?
हम्म.
आणि मे आणि मालकोनू मै. आं.
घेऊन बैस ना मग.
हा घेऊन बसू आता, कोणा कोणाला घेऊन बसत्या?
हम्म.
किती दिलं रे? तीन रुपयाला. म्हणलं होतं ना तीन रुपयाला देतील. हे तुमच्याला जोडून घ्या तुमचं तुमचं. अरे बाबा त्याच्यात दिसूचं राहिलं का अकाउंट नंबर? तेच मला कळलं. पाहिलं क आम्ही लगी एक झेरॉक्सबी आणले. लय चिटकवून बी घीऊन बी आलो आमच्या आमच्याला.
चांगली गोष्ट आहे चिटक
मई त्याच्यावर तर लईच काहीच दिसंना. अकाउंट नंबरवर दिसंना. लिहून दे ते आता अकाउंट नंबर.
कॉल कट कर अन् पुन्हा लाव.
बरं. इकडं ये रे अई.